हम्म, बोला!
आवाज येतोय का?
हो येतोय
ओके तर आपला आजचा विषय आहे, डेली रुटीन आपण याच्यावरती बोलूया.
बरं चाले, हो चालेल.
ओके तर तुम्ही पण गृहिणी आहात, मी पण गृहिणी आहे त्यामुळे ह्या विषयावरती. आपल्याला भरपूर काही बोलता येईल असं मला वाटतं. अ कारण की आपलं जे कार्य असत ते अ बोलतात ना? पूर्ण चोवीस तास आणि सात ती दिवस आपलं, ते चालूच असतं. त्यामुळे रोटीन म आपल्या, अशा भरपूरश अशा गोष्टी. असतात, ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये चालूच असतात. अ जसं आता माझ्याबद्दल सांगायचं, म्हटलं तर? अं माझं जस दैनंदिन जीवन सकाळी चालू होतं, ते म्हणजे अ लवकर उठल्यानंतर अगदी. मला, अं म्हणजे घरामध्ये इथे अ काय बोलतात अ अंघोळ वगैरे करून दारात थोडीफार रांगोळी काढायची. ते मला पहिल्यापासून सवय आहे, अ तर ते मी कर ते आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करते. अ कारण की ते केलं तर, मला असं खूप असं समाधानी वाटतं आणि बोलतात ना उत्साह असतो, प्रत्येक कामामध्ये. तर ते ते माझं पहिलं काम, असतं आणि त्याच्यानंतर तर मग केर काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. तसेच अ गृहिणीचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हटलं. तर स्वयपाक असतो तर मा ह्याही तसच असत सकाळी मुलाला. आणि माझ्या अ माझे जे पती आहेत त्यांना अ.. म्हणजे नाश्ता म्हणा, किंवा जेवण वगैरे. ते त्यांना करून घालण्यामध्ये मला जास्त. आवडत अ परत दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडं फार. अ आडवी पडते कारण की सकाळी लवकर उठलेलं असतं. आणि परत आणखी संध्याकाळी परत तेच काम माघारी चालू असतं. अगदी झोपेपर्यंत, काही ना काही असतं. तसच असत हा. आणि म्हणजे मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यातेगवेगळं असू शकतं दैनंदिन जीवन. कारण की मी आता गृहिणी असल्यामुळे माझं घरातलंच काम दिवसभर चालू असतं. पण ज्या काही बायका असतात किंवा स्त्रिया असतात, ज्या बाहेर जाऊन काम करतात. त्यांचं कदाचित थोडं वेगळं असेल असं मला वाटतं तुम्ही काय बोलू इच्छिताल याच्यावर?
माझं माज माझ दैनंदिन दिनचर्याेबद्दल सांगायचं झालं तर. अ माझं कसं आहे आ मी रोज सकाळी लवकर उठते. म्हणजे मला पाच साडेपाच ला मला उठावंच लागतं कारण मुलाचं टिफिन ह मुलासाठी त्याचा डब्बा बनवायचा असतो परत नवऱ्याचा डब डब्बा बनवायचा असतो आणि मग ते सकाळी उठल्यापासून तेच चालू असतं, मग पाच वाजता उठल्यानंतर माझ एक मला एक सवय आहे. व्यायाम करायची मग माझा योगा असतो. अ म्हणजे माझं अ ऑनलाईन योगा मी करत असते. मग तो त्याचा टायमिंग असतो साडेसहा ते अ सात वाजेपर्यंत वगैरे मग ते झाल्यानंतर मग. अ अंघोळी करणे आणि मग घरातला केअर काढणे कारण माझ्या पतीला ते अजिबात आवडत नाही की. पहिले त्यांचं म्हणणं आहे की, ते उठल्या उठलं पहिले घरात स्वच्छ ठेव. ते उठल्या उठल्यास प्रसन्न वाटायला पाहिजे त्यांना सुद्धा त्यांनी मग ते त्यांनी मला सांगितलं आहे की उठल्यांद उठल्यावर तर काहीच करू नको फक्त पहिला. केअर काढत सगळ व्यवस्थित अ करून ठेव म्हणजे त्यांच असं असतं मग सकाळी उठली की अंघोळी वगैरे झाली अंघोळीच्या आधी केर वगैरे काढून आंघोळी करणे मग तशीच देवपूजा करणे. मला सुद्धा ते एक आपण अगरबत्ती लावली म्हणजे देवपूजा केल्यानंतर तो एक असा. अ म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं आपल्याला तो क्षण आपल्यासाठी एकदम असं. पण एक कामाची सुरुवात पण छान होते मी पहिले असं कधी कधी व्हायचं की बिना अंघोळीची घाई झाली तर बिना आंघोळी वगैरे सगळं बाकीचं स्वयंपाक वगैरे पण तेव्हा असं फ्रेश नाही वाटायचं. की असं काहीतरी चुकलंय मी कधी अंघोळी करते असं वाटायचं पण आता ती एक सवय झालेली आहे अ व्याम झाला की आपलं आंघोळी करून मग सगळं आवरणं. असं माझं पण तेच असतं आणि म ते झाल्यानंतर आधी काही नव्हतं पण आता मुलगा जस जस शाळेत जायला लागलं तर माझ अजून थोड प्रेशर म्हणजे मला. अजून कामं वाढलेली आहेत, कारण त्याचा वेगळा नाश्ता बनवायला लागतो. अं.. नवऱ्यासाठी वेगळा ड्बा बनवायला लागतो मग त्याच्यामध्ये माझी खूप घाई गडबड सकाळी चालूच असते.
अगदीच
उम्म तुझं काय सांगशील अजून?
हा म्हणजे अ.. मला वाटतंय की, म्हणजे आठवड्यामध्ये. एक पाच दिवस माझ अ जे अ दिनचर्या असते ती खूप जास्त अ म्हणजे बोलतात ना म्हणजे ठरलेली असते की स काय उठायचं हे सगळच पण जे शनिवार रविवार असतो ज्या दिवशी माझे अ म्हणजे अ माझे जे पती आहेत ते घरी असतात आणि मुलगा घरीच अस तर त्या दोन दिवसात मला थोडं आरामदायी वाटतं कारण की अ तेव्हा कसं हा नेहमी अ जे ते आप आपल्या कामाला गेले की आपण एकटच असतो दिवसभर त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने हवं तसं हळूहळू काम करत असतो. पण जेव्हा ते ललोकं घरी असतात तेव्हा आपल्याला त्या कामामध्ये अधिक भर पडते. कारण की रोजचा जेवण आणि सुट्टीच्या दिवशी तर जेवण हे थोडसं वेळं असतं कारण की सगळ्यांना वाट त की हा बाबा रोज टिफिन घेऊन जायचं चपाती भाजी खायची. तर त्यांना पण थोडसा काहीतरी बोलतात ना बदल हवा असतो जेवणामध्ये खण्यामध्ये तर माझ्या घरात तसं तर अ ठरलेलं असतं की म्हणजे शनिवार रविवारी असं काहीतरी वेगळी अ म्हणजे पाककृती काहीतरी बनवावी. किंवा वेगळं काहीतरी असं कि ज्याने म्हणजे थोडसं वेगळं वाटेल परत आमचा परत फिरायला म्हणजे बाहेर जातो आम्ही कारण की ते दोनच दिवस अशे असतात की त्या दिवशी आम्ही तिघही एकत्र असतो. आणि एक सो एकमेकांसो पच वेळ घालवत असतो त्यामुळे त्या दोन दिवसाची दिनचर्या थोडीशी वेगळी असते. आणि मी तर खूप अ आतुरतेने वाट बघत असते त्या दिवसाची कारण की पाच दिवस घरात एकट असल्यावरती आपल्याला खरंच खूप कंटाळा ये भले ही आपल्याकडे काम भरपूर असतात पण कोणीतरी बोलायला असणं पण गरजेचं असतं असं मला वाटतं.
बरोबर तसच माझं सुद्धा म्हणजे आपण तरी आपण अ तसं म्हणायला गेले तर आठवड्याचे सातही दिवस आपण कामच करत असतो. म्हणजे एक शनिवार रविवार तर आपल्याला थोडासा आराम असतो माझ्या बाबतीत पण तेच आहे. माझ्या अ पतीला सुट्टी असल्यामुळे मला पण तो एक आरामदायी म्हणजे असं थोडसं लेट उठणं म्हणजे थोडं चेंज होतं त्याच्यामध्ये आणि शनिवार रविवारी पण कामं ती असतात पुलट आमचं रविवारी म्हटलं तर मग असं नॉन व्हेज म्हणजे अ नॉनव्हेज वगैरे बनवणं ते होतं की मग मच्छी घेऊन ये मटन चिकन मग त्याच्याम ते उलटं मला अजून थोडा सा त्रास होतो की आता त्याच्यासाठी वेगळं वाटण बनवावं लागणार आणि मग ती एक अशी गडबड चालू असते. आणि माझं कधी-कधी खरं तर कसं होत माहितय का मला असं वाटतं की मी जेव्हा एकटी करत असते ना तेव्हा माझी जे आपली कामं असतात ती मी पटापट आवरत असते पण एखादा एक्स्ट्रा माणूस म्हणजे आप आपला नवरा वगैरे कोणी घरात असेल तर मग सगळं त्यांच्या मागे रा लागावं लागतं आपल्याला. की त्यांना पाणी देऊ दे, त्यांना चहा देऊ दे त्यांना नाश्ता देऊ दे मग तो पूर्ण दिवस पण असा निघून जातो माझा आणि बाकीचा सांगायचं झालं तर शनिवार रविवार सहसा करून आम्ही पण अ बाहेरच फिरायला जात असतो किंवा आमच्या गावाला जाणं म्हणजे सासू-सासऱ्यांकडे जाणं तर एक होणं ते एक होतं म माझं अ जास्त करून ते शनिवार रविवार तर माझ्या प्रवासामध्येच निघून जातो. मग ते एक आहे माझे याच्यामध्ये दिनचर्यामध्ये कि एखाद्या महिन्यातून किंवा अ आठवड्यातून वगैरे आम्हाला असं बाहेर गावी वगैरे जावं लागतं. आणि बाकीच म्हणायचं झालं तर आता माझा जॉब चालू झालेलं आहे. तर माझी आता थोडीशी खूप गडबड होते म्हणजे सकाळी. माझं साडेसात ते साडेबाराचं टायमिंग असतं मग पाच वाजता उठून माझा तर व्यायाम वगैर ते सगळं बाजूला ठेवून मग या मुलाचे टिफी या डब्बा किंवा नवऱ्याचा डब्बा ते बनवून त्यांचे डबे पॅक करून त्यांच्या बॅगमध्येध्ये वगैरे सगळं भरून मग माझं आवरून मला काही गडबडीत ते अ माझ्या ऑफिसला जावं लागतं आणि मग ते काम करावी लागतात आणि मग आल्यानंतर पुन्हा तेच की जी. बाकीची कामं राहिलेली असतात ती करायची भांडी असो किंवा कपडे असो. अजूनही माझे कपडे वाहत घातलेले, नाहीत म्हणजे पूर्ण दिवस असाच निघून जातो स्वतःसाठी असा एक. टाईम नाही मिळत मला पण.
अगदीच अगदी नाही म्हणजे मलाही वाटतं कारण की. अ आपलं म्हणजे बोलतात ना आपले हात त्या अगदी यंत्राप्रमाणे चालूच असत उगाच त्याला कधी अ. म्हणजे आपण ते कधी थांबू शकत नाही कारण की आपल्याकडे पर्यायच नसतो अ. अशा खूपशा गोष्टी आहेत की त्या यंत्राद्वारे होतात. पण अमुक गोष्टी आहेत ते आपल्याला जसं जेवण बनवणं वगैरे आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण हातानेच करू शकतो भरपूर चपाती बनवायच पण मशीन आहे. पीठ म्हणायच, पण आहे पण आपल्याला ते बरं वाटत नाही ते आपल्याला. स्वतःलाच कराव म्हणजे, मला तर त्याच्यातच मजा वाटते ते करण्यामध्ये. आणि हा. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर माझं एक फिक्स असतं म्हणजे मी मला रोज. भाजी आणायला जायला, जमत नाही. तर मी ज्यावेळी माझे म्हणजे पती घरी, असतात त्यावेळी कारण की मार्केट. थोडस लांब आहे त्यामुळे ते सोबत कोणतरी असलं कारण की मुलाला एकट्याला घेऊन जाणं मला शक्य शक्य नसत तर माझ शनिवार रविवार. ते दोन दिवस असतात की काय वान सामान घरातलं संपलंय किंवा काही भाजीपाला म्हणा. किंवा काही गोष्टी ज्या, राहिल्या असतील. तर ते मी शनिवारी माझं त्या दिनचर्यामध्ये ते फिक्स असतं की त्या दिवशी जाऊन. ते सगळं घेऊन येणं. कारण की परत मला आठवडा म्हणजे, पाच दिवस मला त्या गोष्टीसाठी टाइम. भेटतो पण माझ्यासोबत, कोण जायला नसतं त्यामुळे त्या गोष्टी मी त्या दोन दिवस. त करूनच घेते.
बरोबर आपले कसं लहान बाळ असल्यानंतर मग आपल्याला ते. त्यांना पण सांभाळणं आणि आता भाजी वगैरे पण असं जे. त्यांची ती सगळं, एकत्र नाही जमत मला. पण तसंच होतं की गाडी असेल, किंवा काय असेल तर आपण पटकन जाऊ, शकतो माझं पण जवळ नाहीये मार्केट. हा मग ते मुळाला सांभायचं परत, ती भाजीची पिशवी प पकडायची, कि त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं पूर्ण हे असं तो एक शनिवारवार आपलं बाकी घरातलं काही अजून काही अ वस्तू असतील किंवा काही आपल्या घरातलं सामान असेल, ते आणायचं असेल किंवा म्हणजे, डिमार्टला जाणं असो किंवा हा पूर्ण आपला महिना महिनाभराचा काही. घर खर्च असेल काही, वान सामान भरायचं असेल, तेव्हा आपण ते शनिवार रविवारीच करतो. कारण आपल्याला अ सोमवार ते शुक्रवार अ पतींच्या अ म्हणजे. कामामध्ये आपल्याला ते नाही जमत मग आपण इतर वेळेसच ते करतो माझं सुद्धा तेच आहे. पण असं की आपल्याला, असं स्वतःला टाइम नाही कधी मिळत की. आता आपलं पण आता आवरलं की थोडसं माझं कसं असतं दुपारी आवरलं. म्हणजे जशी मी ऑफिसवरून येते, मग थडसं दुपारी निवांत थोडंस झोपायचं. आणि मी संध्याकाळी, उठून एक कप चहा घेतला की मला बरं वाटतं म्हणजे माझं असं संध्याकाळ. आहे मग संध्याकाळी चहा घेतला, किंवा थोडसं बसायचं. आणि फोनमध्ये तर आपण असतोच कंटिन्यू मैत्रिणीला कॉल करणे किंवा आपल्या आईला कॉल करणे किंवा बहिणीसोबत संवाद साधणे ते आपल्यात चालूच असतं माझं ते एक दिनचर्यामध्ये आहे कि सकाळ म्हणजे जेव्हा मला निवांत वेळ असतो तेव्हा माझ्या आईसोबत किंवा बहिणीसोबत किंवा मैत्रिंसोबत बोलत असते.
अगदीच अगदीच माझंही तसच असतं की एकतरी असा वेळ काढते स्वतःसाठी कि त्याच्यामधून मला काहीतरी समाधान भेटेल. किंवा माझा तो स्वतःचा वेगळा वेळ असेल कि त्याच्यामध्ये कोणीच नसेल काम नसेल काही नसेल तर आणि मला वाट प्रत्येकानेच हा काढावा कारण की तो गरजेचा पण आहे
बरोबर हा टॉपिक असा आहे की आपण दिवसभर रात्र ती दोन तास बोललं तरी कमी नाही पडणार
कारण की त्यावरती भरपूर का आप म्हणजे दैनंदिन जीवन आपलं जीवनशैलीच तशी असते कि त्याच्यामध्ये रोज काहीतरी नवीन अशा गोष्टी घडत असता किंवा नव्याने एखादी गोष्ट आपल्याला करावी लागते, तर मला वाटतंय आपण झालंय आपलं बोलून. बऱ्यापैकी ह्या टॉपिकवरती. तर आपण संपवूया ओके धन्यवाद.